हॅलो
हॅलो आवाज यायला का
हा येतोय
हम्म
येतोय आवाज.
यायला का नाही
येते ना आवाज येते बोला काय चाललंय
बोला काय तुमचंच काय मेळ आहे म्हणलं सर काय कुठं.
तुम्ही सांगा ट्रिपच काय केलंय तर
हो त्या ट्रिपला जायचं होतं तर मला एक नाही कळायला समजा आता ते गाव तर ठरवलंस मग केरलाला जायचं म्हणतात.
आपल्याकडे गाव दोन
हे आणि केरला
हा एक केरळ आहे
हम्म
केरला तिकडेच जायचं म्हणतात
हो ना केरळ चांगलं आहे पण ते लांब किती आहे इथून जवळ थोडी आहे
हो तेतर लांब आहे
हम्म
आपण बजेट पण काढलं ना पण हॅलो
हॅलो
हा आवाज येती ना
कॉल येते मध्येतच का अटकते असा कस काय आवाजाचा
हा आटकते का
हम् आता यायला मला हॅलो
हॅलो हा काय करायचं मग आपल्या ट्रीपला
हम्म ट्रिपच ट्रीपवरती केरलाच मस्त आहे आता वातावरण पाणी बिणी पडायला मस्त
हो थंड वातावरण आहे ना
हम्म थंड वातावरणात तर फिरायला मजा येते नुसता
हम्म
तिकडं तिकडं आधीच लई पाणी वगैरे ते नारळाचं झाडं वगैरे असतात मस्त हम्
पाच हजारत जाणं होईल का तेवढा हो
पाच हजारात का मला नाही वाटत गड्या खाणं पाच हजारात नाही
हो
पण ते खाणपिनं आपलं राहणं खर्च.
खर्च काय जास्त नाही होणार
किती दिवस लागतात एक दिवस लागेल ना आख्खा
हम्म जायला एक दिवस लागेल मध्ये आ केले आताण ब राखायच जास्त नाही लागणार आहे सरी तीनशे चारशे पर्यंत
माय रे पैसे ल असतात तिकडे बघ खोलायचे
ह् हो्या
मिकच द्याय लागतील ना पण तरी कमीच पडतात मग
हो
मग कमी पडेलस ना
हम् पोल टाकणारते ना लोकेशनचे
काय पोल हो पोल टाकणार होती
दोन तीन ठिकाणाची
आला नाही अजून उुंचच पोल वगैरे बजेट तयार बसत नाही वाट ते म्हणज काय माहत आता
काय नाही रे हो म्हणते
तू चालला का हम्म
पाऊ का म्हन दात दे
पाह पाहू ना चालला असे तर जाऊ मग आताय
हम् जऊ ना
दुसरं काय असेल दुसरी खड जा उघुठं रेडी को नसते रे ते ब हम्म तसच होती
ह सध्या कुणी आहे रेडी
हम्म कुनण्यात तसं पण फिरत राहते इकडे तिकडं
हम्
त्या दिवशी दिवसभर पडेल होत झोपेलच होतं ना
हो
हम् मला वाटलं बाहेर गेला असेल कुठे मित्र सोबत हम्म पाच सात जण तु नि खिलता येत काय कसां
नाही इकडे ते गप्ता मार
अर त सुतत ते अरुणाचल प्रदेश त्याला काही फिरायचंच काम नाही ना रे
बाहेर निघलं कि त्या दिसतचलणार त्या का
हा ना अर त किती फेमस आहे
हो प्ररास पा
हम्म लोघं स्पेशल फिरायला जातात तिकडं हम्
आपल्या इकड चिखलदरा एकच हट विदर्भात
चिखल दरा का नॉर्मल आहे असं काही विशेष नाही वाटत ते
म् गेलतो तिकडे भूषणेश्वरले मागच्या हप्त्यात पावसातच गेल तर पुरं
हम्म
नस्त पच
मग आता भिजा भिजाच लागल ना गाडी गाडीगिडी कर लागते मग फोर व्हीलर
हो
स्पेशर आपली नेटिकाणी कुठं पण नेता येते म्हणती
फक्त पेट्रोल बऱ्या झा द्यायचं ड्रायव्हर आहेच आपले
पण
नाही कर्ज नाही होणार दिसतो हा
ट्रेन न कमी लागतात ना पैसे
ट्रेनचं काय आपण तरी उतरलं की दुसरीकडे लागतेच आप
हो बस वगैरे लागतातच ना मला तस थोडी जाता येते
हो
जाऊ ना कन्फर्म सांगू काय कधी जायचं काय
हो पहिले पाहू रेडी कोण कोण मला तर नाही वाटत निघाल कोणी
पाहायचं मी तर आपणच जाऊ चार, पाच जण त्याला न यायचे येऊ नका व जाऊन या. हम्म. हो वातावरण मस्त आलं म्हणालाय.
वातावरण आज तर काय पाऊसच चालू आहे.
हम्म, थांबला ना सध्या बनते पण काय अता अर्धा एक घंटा डबल होऊ शकते सुरू.
हम. तेच आहे. आज दिवसभरात मग किती कॉल लावले म तु?
दिलिया तिकडं
आउट व्हाय लागला.
हो ग आई इथं रेंजच नाही व्ही आय कोणच व्ही आय हे काय हे बि नाही. जरा जरा अटकायला मला म्हणतात.
ह. मी घरात नसल रेंज तु.
हम्म, रेंजचाच प्रॉब्लेम आहे. मला ते एक मिनटं मगाशी ते पण ते असंच झालं.
हा, हा.
चुलच एक लावला होता बस बाकी रिसिव केले दोन. तीन कॉल.
रिसिव्ह केले का?
रिसिवच रिसिवचे कसे काय पैसे भेटतात? मला नाही माहित त्याच.
कारण आपल्याला काही ऑप्शन नाही ना ह्याला सरळ रिसीव्ह केलं किती मिनिटं बोललो आपण
म्हणजे आपण एकच टास्क केलं तर मग एकाची भेटत नाही काय?
ह. हो ना एक केला एकचे भेटतात. दोन केले दोन चे भेटतात पण तिचेत पण कॉल रिजेक्ट झाला का मग नाही भेटत बरं.
कॉल रिजेक्ट कसं काय होतो?
करतील म्हणून. हम्म.
रिजेक्ट काय असं थांबलं की रिजेक्ट करत असतील
रिजेक्ट. नाही हे पॉज देतो का नाही आपण याचे सेकंद कमी होतात. अशी पॉज दिली की. हम्म, बोलणं सुरूच ठेवाव लागते मग.
भारी मग.
बर ऐक हा पायना वास लईच बेकार रायला. पहिल्या पाण्याचाच वास चांगला आहे ते आता कस याला नाल्या आणि लिमिडच्या बाहेर झाला. हिरव-हिरव झालं आता पाहि ना पंधरा दिवसा आधीच किती वा वाळलं होत इकडे आहे का हे?
बोरले बनवते हा कळाल काय?
नाही अजून नाही आला बोरला पाणी.
नाही?
नाही ना.
अरे वा!
अजून असा चांगला एखादा पाणी पाहिजे मंग येते पाणी.
आज पडलं संध्याकाळी
तुमच्या इथं पहिलेच पाणी होत ना रे तिथं खालील तरलं पाणी आहेच ना
नाही रे आता दोन तीन दिवस झाले पाणी नाही
हो ना म्हणजे तुमचा उशिरा बीण जाते ना असं आमचं स्टार्टिंग ला जाते
हा
तोवर जर आहेच प्रॉब्लेम
घडे कॉलनीतकोण नाही वाटते कुठं गेले काय माहिती?
कॉलनीत हो ना पुण्या येथे सुमित सोबत गेले म्हणते वावरात
हो ते हो
अजून अजून ते ओम, सचिन ते तिकड असतील,
ओम तर दिसलेच नाही मला ओम गायब झाल
हा नाही काय माहित कुठे गेली? त्या दिवशी रस्त्याने यायला लागली म्हणती
दररोज गायबच व्हायला लागली ती यायला लागली ना घरात
हो ना काय माहित काय करते?
हा जिओच अलगच झालं रे
नाही ना डायरेक्टच गायब झालं ना हो ना मगाशी समजा दुपारी लईन गेली त म्हणून गेलं होत पण आता तर लईन आहे सगळ्या आलं
हा ना
हम फाईव्ह जीबी नाही चालत तिकडं मोबाईल चालूच नाही पाहिजे कायम का
माय फायव जी चालते पण ते बंद होते आपोआप
की सगळच बंद हो टू जी बी नाही चालत त
तुझी नसेल
केला ना कॉल पण नाही लागत
तू आ ते एअरटेल
एअरटेल होत ना पण मला वाटलं जिओचं जास्त चांगलंय एकदम वाईट
जिओ चालते फक्त कसं हा
रिंग केल्यावर कमीत कमी जात तर नव्हतं ना
ईथे लाईट गेलेला जाते
एअरटेलच बी जाते का?
नाही एअरटेलच नाही जात
तेच तर म्हणलं एअरटेल तर कस कस कमी चालते पण ते चालते तरी कमीत कमी
हांऊ
हम् माझ गावात फायव जी बी चालत आहे गावामध्ये इकड नाही चालू
बरोबर,
हम्म,
जीओच फायजी चालते जरा म्हणाव ठीक ठाक
आयथींक माझा मोबाईल ते कोरियन वर्जन आहे ना म्हणून नाही चालत.
हा, हा,
मेड इन इंडिया नेटवर्क ये ना ओनली, मग ह्याच्यात प्रॉब्लेम पण य,, कोरियन असल्यामुळे तिथले सर्वरच सगळे,,
ऍपच बर रे मग,, सिमच काम नाही काय नाही.
हा तेच ना नाही र नॉर्मल,, मला वाट काय माहित, म्हळायचं पण नाही ना, नेट संपलंच नस सगळं चालीनाच नाही काही,, वायफायवरच चालू आहे
हा
बरं मी तं म्हणतो नॉर्मल पण कॉल लावता येत काय माहिती एच्याव
ह फक्त ॲप असला पाहिजे समोरच्याकडं.
हम्म